लाई उशीर केला तुम्ही आज
होना आज आमच्याकडे नाही कात खारोड्याची पंगत होती.
खारोड्याची पंगत होती.
होव
झालंया का मग
हा
मैत्रीणी असती ना थापालाय भरपूर गल्लितल्या
नाही, नाही, नाही नाही कोणीच नाही, कोण आलाच नाही बोलवला आम्ही
काकिं ते असेल ना,
काकू हो त्या फक्त काकू मी आक्का म्हणल कुठ जास्त गोंधळ बोलत बसता परदा एकदा सगळं दार
हा आणि का ग ते पीठ उरलं म्हणे वन ना म्हणे मग नसल लागत तर द्या द्या म्हणलं होतं ना तुम्हाला
हा ना मोजून घ्यालागल उदया आता तुम्हाला आता कोणते हा उरेल आहे आ
हां
काय
म्हणलं ते लागत अस ठेव नाही लागत तर मग आणून द्या मला असं
हा ना ना वापस आनते आता इथून गेल का वापस जा
होत मग आज म्हण मग वंदाना म्हणे मला
हो का
वंदना म्हणत होती मला उरलं म्हणे
हा उरले आहे.
हा मग तिला म्हणलं नसाण लागत तर मग आणून द्या
वापस आणून देऊ पण मग आता थांबा थोडा वेळ.
हा ना नाही मग मला दळण करायचं होतं मग मी करणार नाही ना मग
बर बरं, हा, हा ओ ताई.
हं
कोण चोरले माहिती आहे की
हा हा आ हा हा
तीस मुली उरेले आहे तुम्ही काय कराच सांगू तुम्हाला आता काय दयाल
हा
तुमचं तुमचं नवीन घरून घ्या ते पीठ आहे ना गुराला खाऊ घाला ते आ?
उरली का काय?
आ?
मला वाटलं चांगल्या ह्याच्यातली उरली होती का काय?
चांगल्याच्यातनच उरली असती. पण तिथे काय झालं आम्हाला पीठ चाळायला चाळणी नाही असं ध्यान नाही राहिल.
हा आ.
त्याच्यामुळे गोंधळ झाला तो. बिना, जशा नेल्या का म गोण्या तशाच भिजवल्या तिडे. तिथं.
होव का?
चाळणी नेलीच नव्हती ना.
चाळण्याची गरजच नव्हती. तिथ लई छन्दळेल होत त्यांना.
हा पण मग हे पीठ हाय का आपल आता हि गोणी राहयेल ए. हिला चाळण्याची गरज होती.
हां.
त्याच्यामुळे ते राहिलं.
हम्म. हा.
म आम्हाला नाही तुम्ही दिलेल. करूच नका त्याला आता. तुम्हाला आणून देतो आम्ही तस ते वापस मोजून. पण तुम्ही तुम तुमच दळण करा. हा. असा आहे मग. करा परत फोन. परत करा एक दोन फोन.
हाव हाव करीन ना. हाव लगेच करते.
हम्म. हम्. ठेवू का? सबमिट करा बर का पण त्याला.
करते ना लगेच थांब ना.